हो बापरे कुठे हेचरेतू इथं आवाज? फड, फड, फडा याचा आवाज या लागला रेकॉर्ड होणार नाही बरोबर.
याला आरामशीर बोलतो थांब.
आवाज बरोबर लागला पण ते आजूबाजूला हवेचाही आवाज या लागला माईक कवरकरा अजून रेकॅड होणार नाही बरोबर.
हा माइक करतो हॅलो आलाका आता?
हा ठीक आहे.
हम्म हा हा बोल मग
हो काय बोलू भाई झड झाले जिंदगी काहीच नाही चालू.
तू कोणती अ कोणती सिरीज पाहा लागला तू?
मी सीरीज का मी आता प्रीतम आणि पदर बाली पाहिली पाय शेवटची. डायरेक्ट पूर्ण पाहिली डार्क.
अरे म्या काय केलं माहिती आहे का ती टाकली म वॉच लिस्ट मध्यी आजच टाकली नाहीरेती प्रितम अ पेट्रो
अच्छा, अच्छा, अच्छा.
आजच टाकली त्यातनि आता का नाही ते पाय पाच एपिसोड आहे पण सोबत पस्तीस मिनिटाचे आहेत.
ना ना नाही सहाच एपिसोड आहेत म्हणल लयच छोटीशी आहे तीन तासाची सिरीज.
आ मलेते रील रील बी आले त्याच्या मोठे ते. त्या वयफाय वाल्याच हे मी म्हणल पाहून घ्या म्हणलं.
ते त्याचा तगडा बि, आर झालो एकदम म्हणजे. हवा हवाज दुप्पटच केला त्यांन इतके रिल टाकल्या.
तेथ गा भी या लागलेले.
ते थँक यू वाल नाही माफ कर दो वाला. ह नाशिक का.
मॅ मला लहदा पाहु न की मला ल कसय आणि मग ते त्याच ते मा फादर बी मार आहे ते बी आले दोन तीन वेल त्याचे.
आदर बीमारी.
हा ते त्याचा ते ते म्हणते त्या पॉलिटिशियन ओटी पी घ्यासाठी.
म्हणते की मदर फादर बिमार आहे डॉक्टरला कॉल करत आहे.
आ लक्षात नसेल तिथे गावी.
लक्षात असत.
ते ब ते ट्वेल्थ फेरला हिरो असते ना एअरपोर्ट वर राहायं वाटते कुठंतरी पण तेव्हा मोबाईल डेट झाला.
अच्छा तीघ अजे अह मार्टीन मार्टीन बला.
हा.
ह ह ह हो रे हो र हो र आ होटेल मंद रा राज देेव एअर्पोर्टवरन
तालं.
हो मग ते अऑलमोस्ट पाहिलीच त वेब सिरीज.
रीलल वच पाह तु मी आता पिक्चर बी म ते रीलवरर हो येत आता पिक्चर य येत. म त्याच्यावरती हे बी पाहायला पिक्चर ना. ती इंदुरी इंदुरीस नाही इंदुरी वाला हिरो आहे ती प्रे सरीज.
आपल्या वयाच्या लागली काय जीवन. जरा हवेपासून वाचव माईक.
आ का. आ तरी.
कोणता पिक्चर आहे त्या.
अर ते ट्रेन मध्ये भेटतात ना रे. हम्म.
ती ना ती गायत्री भारद्वाज का.
हा हा हा तेच.
ह का नाही चार पाच ते चार पाच वेबसरीएस बनवला ब त्याशत म्हणजे एक ट्रेन मध्ये तेच न एक ट्रेन मध्ये एअर. मध्ये हायवेवर.
अरे हो ते हायवेवाला तेच पिक्चर तेच वाटत ते शिडीच.
दोघच आहे तर त्याच्यात एरोप्लेन मध्ये दुसरा वाटत. त्याच या ना जमना पारजे बी लिऊ लागले मला.
त्याचे नाही आले म्हाल
होन सगळं थोड पाहतात ते.
त्या दिवशी मॅ पाहिली शोशँग रेडियमसम.. पाहिली मस्त गेलो गेलो पण माय तेच डोळे लागायला लागले जरा.
्या चालू झाली झाली. हा पंधरा वीस मिनिटं झाले मी झोपलो पण मग त्याच्या नंतर काय झालं माहित नाही मले आणि उठलो डबल
तर ते तिथं पुोचले होते कुठं ते हे बनलं होते तेच्या आता मीन कॅरेक्टर हा ना,
हा,
हा तर ते, ऍशली काय नाव,
हा,
ते लायब्ररीच आहे, बघत तथे, मग सांगतात ते, हा ते सांगते बी कि, पहिले काय नाही, पहिल्या वर्षी ते बुक इन्व्हाइट करायच, म्हणते ते. हो वॉर्डनले तर, काय चिट्टा पाठवते तीन, चार वर्ष, सहा वर्ष झाल्यानंतर, त्याचे पैश वापस पाठवते, चांगला हुशार राहते न ते, फिझनर ते काय करते,
तर ते काणी जे, जेलमधले लोक राहतात ना, म्हणजे गार्ड वगैरे,
हम्, हम,
त्याचे हे करते, त्याचे जे टॅक्स असते ते, एंडिंगले टॅक्स आठवतात, टॅक्स नाही वाढ म्हणून, तर ते फायनान्शियल ऍडवाइस देते त्याले, की काय करा काय नाही, पहिले फक्त ते, लायब्ररीचा जे गार्ड होता, त्याचीच करते. मग दुसऱ्या वर्षी, अर्धे गार्ड येऊन जातात त्या, जेलतली तिसऱ्या वर्षी का होती, तिसऱ्या वर्षी सगळे गार्ड येतात, आणि मग ते वॉर्डन बी येते,
ते वॉर्डन काय करते, कि ते हे करते काय म्हणतात ते, हा बिझनेस खोलते, ते जेल मधले जे लोक असतात, म्हणजे त्याच्या कडून काम करून घेते, फ्री मध्ये, कमी पैशत नि तत्यात जास्त फायदा चालू होती, म त्याच्या जे काला पैसा असते, तेच्याकडे राहते, तर मग ते हे चांगलं, फायनेशिलवाला असते, तर त्यांना काय करते एक दुसरा म्हणजे, एक फेक आयडी बनवते, दुसऱ्या नावाची, साईन वगैरे, तर कस म्ह हे फ, णार नाही असं ते त्या, यायला सांगते दुसर आपला मॉर्ग फ्री म्हनले,
हा होन, हो ना,
त्याला सांगते, त्याला सांगते मग, मंग काय होते, मग याला माहित होती, एक पो पोरग त स्टोरी करणार,
हा, हे हे जेलमध्ये जाते, त्याच्या वाईफच्या एलजाममध्ये, जे काही फेक असते, त्याला माहित असते पण त्याचे प्रुफ नसते, की बाबा मी, अ क दि नाही, म्हणजे, किलर नाही,
ह, मग नंतर ते विटनेस येते एक,
हा विटनेस येते, तर ते सांगते की म्हणते, एक जेलमध्ये मला एक चोर भेटला होता, ते सांग, म म का नाही, एका माणसाच्या घरी चोरी करायला गेलतो, तर त्याला म मारून टाकलं.
हम्,
मारून टाकला, आणि त्याची गर्लफ्रेंड बी होती, तर मग नंतर मला माहीत झालं, की बा त्याची गर्लफ्रेंड ग दुसऱ्याची बायको होती.
म्हणे मारली आणि त्या इजामातने त्या बायकोचा पो नवरा माळ गेला हे त्या जेलर कडे जेलर सांगते का पण ज्वेलर ज्वेलरली याच्या कोण फायदा होत असते
हो
आपला काय म्हणतात ते ज्वेलरला फायदा होत याचा टॅक्स वगैरे वाचवते नव्हते तर मग हे म्हण ज्वेलरला बोलते की बा असं असं ज्वेलर नाही म्हणते अस का होऊ शकत नाही होऊ शकत नाही आता ते ओपन नाही करते पणले समज ते बा ज्ेलर ज्ेलरला माहीत होत पण ज्ेलर असं कराय लागला का किनला ठेवायचं आहे
हो मग ते मारून टाके झाले
मारून नाही टाकत त्या विटनेसला मारून टाकते ते अ याले का नाही का अंधेरी कोणतरी म्हटत होती म्हणजे अ दोन हप्त्या साठेते अठठे दोन का तीन हप्त्यासाठी
हो
त्या ठिकाणी हे करायचं काम नाही
हो
काय म्हणतात ते हा म्हणजे अंधार नाही फक्त जेवण भेटणार अ आणि त्या लाईटाचा लाईटच दिसणार नाही ते तीन मिनट होते मग नंतर तर एक महिना होते नंतर म्हण ते तो माझसाठी काम करत ज्वेलर म्हणते
हम्म
तर मग हे म्हणते नाही करत म्हणते तर डबल एक महिन्यात ऍडि ठे होवून देते
हा हम
मग ते नंतर डबल काम करणं चालू करते काम चालू करते तर मग ते रेटले सांगते की ब तू काणी हा जर का जेलातून सोडला लेट म्हणजे आपल्या ते मर्गम फ्री म्हहि ते काढावाला तेव्हा ते जर का तू जन्म सुटला तर मी माझ्या गर्लफ्रेंड म्हणजे बायकल जिथं प्रपोज केल तर तिथं लो तिथं गणी त्यासाठी म्हणजे एक गिफ्ट आहे त्या गोट्याखाली तर मग मोठा खाली सांगते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी गाव ते ते त्या जेवण करताना बसे राहतात
ह
तर जेवण करता आणि त्याचा एक म्हणजे प्रिझन मेट राहते ते सांगते की कि अ यानावर दोरी घेतली म्हणजे आपल्या मेन कॅरेक्टर न मागून तर या्यायला वाटते की आत्महत्याच करते काय तर मग ही वस्थ सगळे जेल मध जातात पाळतात तर मग पाळतात पाळतात मग सकाळी उठतात तेले वाट्टे ब आत्महत्या केलीि ते ना का कि ना एकाोत या बार सग निघत नाही ते ते पाहतात मग सगळं पाहतात आणि मग ते इनमेट मध्ये पाहते ते तर तिथं नसतेच
म ते मग ते पाहते त्या जेलमध्येध्ये नसते आणि ते आत्महत्या नसते गेल त्यांना
हा
मंग म मग काय होते ते ज्वेलर रागात नाही ते रागात म्हणते तिथं ते पोस्टर लावत असते ते त्याच्या त्याच्या रूम मधी हर एक हावर एक एक नवीन पोस्टर लाऊन ठेवतात ती तर मग नंतर ते रागत नाही ते हॉबी राहते आपल्या मेन कॅरेक्टरला दगड्याने का म्हणजे डा दगड वगैरे्यायला पैसा न होती चांगली होती म्हणजे त्याला समजा जाय कशी दगड वीक राहतात स्ट्रॉंग राहतात.
हा
तर म ते समजा ते राहिले त मग त्या त्यांन चे पीस बनवता येतना ते रागा रागानी एक चेस पी पी घेते आणि त्या पोस्टरला फेकून मारते. त्याच माहती होती तिथं त्या पोस्टरचा माग गड्डा आहे.
हा
ते गड्ड्याना ते जाते आणि मग त्या गटाराच्या पायपात नाही जाते. मग गटार बाय प ते कसा गड्डा करते माहितय का?
हा.
आपलं जाई विजा पाऊस चालू आहेेत त्या टायमाले. जही विजा विजा पडली तसच ते गोटा मार जाई असे चार पाच गोटे मारते मग ती फुटते मग ते त्या गटारातून जाते. ती गटाराची जी पाईप राहिल ती ती एक असते अर्धा एक किलोमीटर ते अर्धा एक किलोमीटर ते तसच जाते त्या गटारावरून हो असधी आपला नरेटर जे असते मरग फि ते म्हण ते मी असतो तर मी नसतो करू शकलो म्हणते
हम हम
मग ते पोहून जाते तर मग दुसऱ्या दिवशी काय होते पण ते म्हण ते त्या दिवशी पोहण जात तिसऱ्या दिवशी तर तीत माहित होते की अ तिथं माहित होती की बाबा ते वॉर्डनचा जे दुसरा ते नकली हे बनून राहत ते
तर ते है ना?
तर ते हे याला माहित असते याची साईन कशी राहते बँक अकाउंट कोनत्या कोणत्या बँकमध्येध हे राह हेच त्याचा टॅक्स वगैरे सभाळत असते ना?
हो.
हे करते ते तस कारण सगळ्या बँक मधे जाऊन त्याचा वाॉटांचा पैसा काढून घेते ते. प्लेस मध्ये जाऊन बसते.
हा ह
बारा मिनटं झालेयत का रे वागून?
किती मिनट झाले झाले झाले वाच लागले बारा मिनिटं
मंग काय होते मंग रेट सुट्टी